हा ताई बोला.
हा सीमा पगारे बोलताय ना? हा. हा. आपण कौ कौटुंबिक विषयावर बोलू शकतो? हॅलो, ओके. अ सीमा पगार ताई बोलताय ना. बरं. अ तुमच्या घरात कोण- कोण असतं?
आमच्या घरात मी, माझे मिस्टर, माझी दोन मुलं. एक मुलगा, एक मुलगीय.
आणि बाकी सासूबाई वगैरे. ते गावाकडे राहता. आम्ही नोक नोकरी निमित्त, इकडे आलोय नाशिकला.
अच्छा. किती वर्षापासून नाशिकमध्ये आहात ताई?
आम्ही जवळपास अ वीस एक वर्षापासून आहोत आम्ही.
ओके, ओके. मुलं काय शिकता, मग आपले?
अ मुलगा माझा कॉलेजलाय म्हणजे संदीप फाउंडेशनला. तो आता डेप हे करतोय, डिप्लोमा करतोय आणि मुल आता टेंथ ला ये, तुमची मुलं काय करता?
अ.. माझी मुलगी मला पण दोन मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी आहे. आणि माझी मुलगी की फार्मसी कंप्लीट झाली आता म्हणजे तिची, फक्त जस्ट एक्झामच बाकी ये. आणि मुलगा माझा आता ट्वेल्थ पास झालाय.
अच्छा.
मी पण स्वतः आं अं. आता मुलाचं बघूया काय त्याचं आता, सी ई टी चं वगैरे काय रिझल्ट लागतो त्यांच्यावर. कुठे नंबर लागतो, काय लागतो? मुलीच तर झालं मुलाच आता, पेडिंग ये तेवढंच एक बाकी ये.
हम्म.
तुम्हाला कुठल्या कुठल्या हॉबीज येत, काय काय तुम्हांला आवडतं?
अंम मला मी, मला तर अं मेकअप करायला वगैरे आवडतं. माझं पार्लर आहे. मला वेगवेगळे हेअरस्टाईल मेकअप. असं सगळं करायला आवडतं. अन मला अ मॅट रांगोळी बनवते मी. असं रांगोळी काढायला आवडते हो.
हं हं हं हं. ते मॅटरांगोळी अ म्हणजे ते ना, काय नवीन आता आलेले ते. काहीतरी डिझाईन शीट वर. हा हा, शीटवर करतात ते ओके ओके.
कायचं असतं.
बर चांगलंय. ते पण, एक छान ये. मला पण अशेच तुमच्यासारख्याच हॉबीज आहेत. मी जवळ जवळ शहाण्णव सालापासून हॉबी. क्लासेस चं घेत होते. म्हणजे मी दहावी जस्ट पास झाली. आणि म्हणजे पास पण नाही झाली तेवढ्यात मी, क्लासेस सुरू केले होते. म्हणजे, एक्झाम संपले. आणि लगेच नेक्स्ट. डे पासून मी कुकिंग चे क्लास घ्यायची. कुकिंगचे होते. त्यांच्यामध्ये चायनीज, बेकिंग, आईसक्रीम, पंजाबी डिशेश हे, मी क्लासेस घेतले. ते जवळ जवळ. म्हणजे बरेच बॅचेस झा झाल्या माझ्या आणि. त्याच्यानंतर मला, ये च्यात पण आवडाय. अ काय म्हणतात अ.. मी पण अं सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढते काढायची मीन्स. आता मी ते, थोडंसं कमी केलंय. म्हणजे साधी रांगोळी संस्कार भारती, पोस्टर रांगोळी तेच्यामध्ये. अ क्लासेसच घ्यायची त्यांच्यामुळे काही हेच नव्हतं. आणि, त्याच्यानंतर अप्लाइड आर्ट होत तव माझं त्यांच्यामध्ये सर्व प्रकारची पेंटिंग्ज घ्यायची. फॉर्चट टॉईज बनवणं, त्यांच्याबरोबर सिरॅमिक पेंटिंग. अ वॉल पेंटिंग या सर्व्या गोष्टी, रूकवताच्या ऑर्डर घेणं. अ आणि त्यांतल्या त्यात माझं पण, पार्लर झालेलंच होत. मला पण, म्हणजे मला स्वतःला करण्यापेक्षा, मला दुसऱ्याचा मेकअप करायला फार आवडायचं. आणि, असंच तुमच्यासारखंच बरचस पार्लरमध्ये म्हणजे, पार्लर पण टाकलं होतं मी मध्यंतरी पण कोविडमध्ये ते, माझं सगळं बंद झालं.
हा कोविड मध्ये सगळंच बंद
हा, तर ते त्याच्यामुळे बऱ्याचशा अडचणी आल्या मला अ
हम
याच गोष्टींमुळे कि आपण जे डिसाईड केलेलं असतं, ते आपलं होतच नाही. म्हणजे, त्याच्याबरोबर एक माझं कॅफे पण टाकलेलं होत. आणि कॅफे मध्ये म्हणजे, मी स्वतःच कुक असल्यामुळे मला ते पिझ्झा बर्गर कोल्डपॉक वगैरे हे सगळं मी तिथ बनवायची, आणि होममेड पण होती माझी त्याच्यामध्ये, पण ते सगळमुळेच माझा सगळ हे झालं होममेड बेकरी मध्ये पण खूप प्रकार होते माझ्याकडे दहा प्रकारच्या नानक खारी, टोस्ट, बिस्किट असं सगळं मी बनवून हैण्डमेड होत माझ सगळं.
म्हणजे तुम्ही स्वतः बनवायच्या का?
हो हो मी स्वतःच बनवायचे. परत असं कुकिंगमध्ये पण खूप होत छान, आणि येच्यात पण होत. मग आता असं झालं की, त्याच्यामध्येच मला खूप प्रॉब्लेम आले म्हणजे थोडासा लॉस झाला माझा आणि त्याच सोबत मग एकदा नुकसान झालं की माणसाचं ते काम करण्याचा मूड चालला जात. झालं माझं थोडस
तुम्ही शॉप वगैरे टाकलं होतं ना!
हो दोन शॉप होते माझे, एक कॅफे पण होत, आणि एक पार्लरच पण होत असे दोघं शॉप होते. आणि हे म्हणजे मी हो ते दोन हजार बावीस लाच बंद कारण काय झालं नुकसान झालं माझ्यावर कर्ज झालं, त्याच्यामुळे म ते थोडस टेन्शनदायक प्रकार झाला तो, कारण, रेंट तर आपल्याला भरावेच कारण, रेंट आपलं स्वतःच नव्हतच रेंट जर जास्त टेक्चर आलं परत आपण माल घेण्यासाठी म्हणजे, आपण थोडस इकडून तिकडून पैसे उचललेले होते, मग त्यासाठी लोन आणि लोन वेळच्या वेळी हप्ते गेले जे आता दहा तारखे दोन तारखेला जायला पाहिजे, ते दहा तारखेला गेला हप्ता असं झालं ना! त्याच्यामुळे सिविल खराब झाला, मग असे एक प्रॉब्लेम त्याच्यामुळे घरचे पण डिस्टर्ब झाले, आणि मग ते मला ते सगळे बोलायला लागले, मग त्याच्यामुळे मी जास्त डिस्टर्ब झाली, माझं पण झाला हिरमोड झाला सगळं की, आपण करायला गेलो काय! आणि, झालं काय! असं झालं.
हो
त्याच्यामुळे, मग थोडस सोडून दिला तो विषय म्हटल जाऊ दे आता. आता फक्त मुलाच चांगलं शिक्षण करायचं, आणि जेवढं होईल आपल्याकडनं तेवढं काहीतरी एक्स्ट्रा काम करायचं. असच ठरवलंय. हं तुमच्या घरचं काय, तुम्ही प्रॉपर कुठले?
आम्ही तर तिकडे अह आम्ही नाशिकचे नाशिक आहे सटाणाकडे
अच्छा आम्ही धुळ्याकडचे.
हो का.
हॅलो!
हा बोला ताई.
हॅलो हा मध्ये तेच आवाज हे झाला होता आह फोन आला होता मला. हम्म.
अच्छा.
बाकी अजून काय काय करता तुम्ही? अह म्हणजे आता तुमचं हे चाललय का पार्लर व्यवस्थित चाललय का?
हो आता पार्लर चाललय माझं आता व्यवस्थित.
हा हा.
थोडं थोडं दुसरे पण प्रोडक्ट काही विकायला ठेवते थोडेफार. ते पार्लरचं काही असं तस चाललंय म माझ मॅट रांगोळी वगैरे ठेवते विकायला वगैरे.
हम्म हम्म.
हो.
हा ठीक आहे मग एक नाही तर एक ज्या आपण याच्यामध्ये आपल्याला थोडंफार काही प्रॉफिट आलं ते बघायचं आणि करायचं काय हरकत नाही त्याला पण. जे समोर आलं ते करायचं च आणि त्याच्यातून जितकं होईल तितकं प्रॉफिट काढायचं.
हम्म तेच ना.
बाकी मिस्टर काय करतात तुमचे?
अह मिस्टर कंपनीत आहे अकाउंटंट म्हणून.
चांगलंय ते. अह त्यांचा पण बिझनेस आहे त्यांचं अह म्हणजे आमच्या गाड्या आहेत. गाड्याच आम्ही रेंटने देतो. त्याच्यावर म्हणजे वीस वर्षापासून तोच बिझनेस आहे त्यांचा
हम्म.
दोन ते तीन गाड्या आहेत आमच्या ते रेंटने जात
अच्छा हो का.
असं एकंदरीत आहे. माझ्या पण सासूबाई आहेत, ननंद आहेत त्या पण येत जात राहतात त्या पण असतात
एकत्रच कुटुंब आहे का मग तुमचं?
हो एकत्रच आहे म्हजे तसं म्हणायला एक हे दोघं भाऊ आहेत आणि सासूबाई नंनद असं आहे आमचं कुटुंब. पुढे पुढे आता काही नोकरींचा प्रश्नच येणार आहे त्याच्यामुळे असं घरगुतीच काही अस आपल्या तर ते फायदेशीर ठरणार आहे आपल्याला
हो आणि बाहेर पण शॉप वगैरे टाकलं तर त्याला रेंट वगैरे भरपूर आहे ना
ए
असत ते त्याच्यातून आपल्याला फायदा व्हायला पाहिजे ना अजून ते पण असतो एक प्रॉब्लेम. स्वतःच राहिला म्हणजे हम्म
असेल तसे आपण रेंट देण्यापेक्षा त्याचे हप्ते दिले, ते परवडत ना आपल्याला रेंट देण्यापे रेंट देण्यापेक्षा आपणच हफ्ते भरायचे, म्हणजे
हो आणि घराचंही तसच असतं, घराचही रेंट देण्यापेक्षा हप्ते भरबर भरलेले परवडत मग आपल्याला असे आहे.
हो हो आणि ते काय उचल ठेव, उचल ठेव करण्यापेक्षा एकदाच काहीतरी झालं कधी महत् असं काहीतरी मिळायला पाहिजे
हा
बघूया कुठं-कुठं आपलं स्ट्रगल होतंय काय होतंय?
हा, हा
आपल्याला चांगलं काहीतरी मिळतय, मिळालं तर बरं होईल, चांगलं
हो ना,
हम्, याच्या पुढे अजून जास्त मारामारी होणार आहे जॉबची.
हो मग, बर. भरपूर महागाई पण वाढली हो, भरपूर महागाई पण खूप वाढली आता.
म्हणजे रोजचे म्हणजे शंभर रुपये तर रोजच्या भाजीत चालले जातय.
हो भाजीपाला पण किती महाग झाला. आता सगळंच महाग आहे किराणा.
एकच महाग आहे सिलेंडर सिलेंडर पासून सगळ्याच गोष्टी अवघड झाले.
हो, सिलेंडर भरायला गेलो नुसतं तरी हजार रुपये जाता.
हो मग खटकन ते चाललं जातं.
हेचना, मग प्रत्येक हेच्या मागे आणि प्रत्येक माणसाग आणि खरच पण तो पण वाटतोच ना मु ते झालं म्हणजे सगळं वाढतं, अपेक्षा वाढतं सगळचं वाढतं,
शिक्षणाला खर्च प्रत्येक दिवशी म्हणजे त्यांचा खर्च आहेच काही नाही तरी काही.
हो बरोबर. एकंदरीत पाहिलं तर म्हणजे महिन्या काठी पंधरा, वीस हजार रुपये कुठेच चालले जातात ते तर कळत पण नाही.
चालेल ताई तुमच्याशी बोलुन खूप छान वाटलं मला
मलाही छान वाटलं, आपली ओळख झाली. हो भेटूया बोलूया परत ह चालेल ठीक ओके बाय.